हॅलो! हा बोला.
काय रडतंय का काय?
काय म्हंटलात.
रोड रडतोय का काय म्हंटला?
नाही नाही, त्याला भूक लागलीय मग पाजवते त्याला. हम्म! हा.
तुमच्याकडे वटपौर्णिमा करतात?
हो करतेेत पण आमची मम्मी वगैरे तेवढं जास्त म्हणजे जात नाही तिकडं. म्हणजे कमी प्रमाणात येतं. करणारे करते ते पण आमचे घरातले करत नाही जास्त ते कस पहिल्यापासन त्यानी करत नाही आले ना ते.
मम्मीच्या इकडे.
हा इकडे गावातली लोक वगैरे सगळे जाते त पण आमच्या घरातले कोण जात नाहीत हा.
हम्! हम्! हम.
तुम्ही कसे साजरे करतात ते?
आमच्या इकडे पोळ्या करायच्या नैवेद्य घ्यायचा आणि वडाला जायचं वडाला ते वडाची पूजा वगैरे करायची.
हा.
असं करतात मग कोण कासटा साड्या घालतं, कोण म्हणजे आवडीने असं खूप त्या दिवशी कसं बा सगळ्यांना असं नटायला मेकअप वगैरे आवडतो ना?
हो हो ना, बरोबर आहे. तेच की.
हम्म! तुम्हाला आवडतात तुम्हाला जास्त साडी आवडते का ड्रेस.
मला जास्त म्हणजे ड्रेसच घालते मी पण असं काय तर अस की म्हणजे साडी चांगलं वाटतेय मला पण घालायला.
हो आता सगळ्या तेच कराय आता ड्रेसेस घालतात जास्त.
ह ह.
पहिल्या कशा म्हणजे साडी रोज घालायच्या, तशा आता कोण घालत नाही.
हो तेच की.
मग तुम्ही इकडे कधी आलाच नसाल ना?
एककच ना ए वैष्णवी येन मती येनार तगोंद वन मिनट र फक्त.
हा.
हो गं बीडन, होगा बीड ना न दोन मिनट इला न अरबी हाकोण मम्याग वार होत मग कोनेला टेवा. हॅलो! बोला आज बघा पोरग झोपलाच नाहीचं कसं करायलय माझं पोरग.
असं पाळणं नाहीये का त्याला?
पाळणा आहे, सगळं आहे, त्यातच घालून त्याला झोका देत होते एवढ्या उशीर. कुठल्या आता झोपायच तयार नाही दररोज झोपते गप.
हो ना.
सकाळपासून जागा आहे आंघोळ घातल्यापासून.
थंडी वाजत असेल, आता जरा वातावरण पण बदल आहे ना.
तेवढं थंडी नाही, त्याला पाहिजे त्याला फॅन- फॅन असल्याशिवाय झोपत नाही.
हा तुमच्या इकडे एवढं नाही वाटत ना त्याच्यामुळे फॅन लागत असेल.
हा फॅन पाहिजे, लाईट गेली की उठून बसते डोळे उघडून
मुलगी खेळवती का त्याला? आपण स्वयंपाक वगैरे करत असत ती खेळवते ना.
आता मी तर माहेरी आहे म्हणून काय टेन्शन नाही मी फक्त बसून असते ना मग ती काय. तेवढ्या यायचं खेळावाच. जायचं कधी मग स्वयंपाकच काय आई असते ना. हो हो
हां मध्ये तेव्हा तुमचं नॉर्मल आहे. त्रास नाही होत ना आता.
नाही नाही काहीच त्रास नाही बघा.
तरी पण जरा जास्त म्हणजे असं कान वगैरे बांधत जावा.
बांधलेलं असतय हो.
हम्म कारण आज एकच महिना झालाय त्याच्यामुळं, मग तो असं बारस वैगरे झाल का त्याचा नसल अजून ना.
झालय झालय आमच्यात कसं बारा तेरा दिवसालाच करत्या ती
होय का आमच्या इकडे सव्वा महिना झाला म्हणजे करतं कोण कोण बारा दिवसांनी पण. आणि असं सव्वा महिना झाला की मग करतात.
आमच्यात काय प्रॉब्लेम असलं. असं ते विचारतात की स्वामींना वगैरे,
हा.
मग काय प्रॉब्लेम वगैरे काय निघालं तर मग, एकवीस दिवसाांना नाहीतर परत अ असं. सव्वा महिन्याने वगैरे घालायंच.
हा हा मग ते तुमच्यात ते, असं म्हणजे आमच्यात कसं म्हणजे सटवाई म्हणून एक असते.
हो हो, हो ना.
मग काय बनवतात.
पोळी बनवत्यात आमच्यात परत.
पुरणपोळी. हम् आमच्यात कसं मुलगा झाला ना की, अ म्हणजे ते नसतं का बकर, म्हणजे मटण नाही का ते बोकड असत.
हो हो.
हा मग ते द्यावं लागतं. आणि मुलगी झाली की भाजी भाकरी असत्या.
होय का. आमच्यात पुरणपोळी आणि भाकरी घेऊन जायचं भाजी परत भात आंबा
हा हा हा आमच्यात ते मुलाच खूप कडक असतंय, म्हणजे मुलाला खूप खर्च असतो. मुलींना काय आपल्या साधी भाजी भाकरी असते. हम्म काय नाव ठेवलं बाळाचं?
आर्यन.
हं मुलीचं?
तिचं भारती आत्याचं नाव ठेवलंय तिला.
होय.
हां.
हम् हम्
ती पंधरा ऑगस्ट ला जन्मली.
हां.
मग भारती पण आत्याच पण नाव आहे बरोबर मॅच झालं त्याला,
पंधरा ऑगस्ट हाय.
हम्म
भारत
पहिल्याच मला माझं फिगर झालंय
हा
हो
बापरे मग आत्ता नॉर्मल
हो
हम्म मग काय प्रॉब्लेम होता का तिच्या वेळेस
पाणी कमी होतं बाळाच्या साईडनं
हां हां हां
हम्म
त्याच्यामुळे मग असं आता सासरी म्हणजे कोण नसल्यामुळे अवघडच पडत असेल ना एकटेला सगळं करावं लागत असेल ना
हो पण कामाचं पण काय एवढं लोड नाही ना झालं सकाळी झालं की मग होऊन जाते माझं सगळं
हा म्हणजे आता तुमचीच फॅमिली ना फक्त
हो आम्हीच हे दोन लेख र माझं नवररा आणि मी
हा
झालं त्यांनी आहेत पण त्यांनी मुंबईला असते ना त्यांचं पण लग्न झालं त्यांनी तिकडे असते
हा
हम्
मग नाहीये कारण असं मोठी फॅमिली असली की मग एक टेनिस करावं आणि अ असं घरात असं शिकवणार माहिती देणार कोण नसल की अवघड जातं ना आपल्याला पण काय माहत नाही
हो तेच ये
कारण गावची पद्धत त्यांच्या तिकडची पद्धत आपल्याला माहित नसते ना
नस्ते न
आपल्या मम्मीच्या इकडचं तिकडचं वेगळं पडतं खूप
हो ना
ह आपण पहिल्यापासून मम्मीच्या इकडच बघत असतोय तसंच करतो पण त्यांचं वेगळं असतंय
पण मी जास्त हो ना बघा अ मम्मी कडं कसं असते ना सगळं तसच बनवत असते करत असते
हा
कारण घरी कोण मोठे असले की मग काय वाटत नाही असेम तस आपण करू शकतो
हो हो तसच करू शकतय वेगळे हा
अज्जी पणा तवा आठ सात आठ महिने झालं वारून म्हणजे आमच्या आत्याची सासूबाई
हा हा
हा होते दीपणाून
बापरे एवढं आहे
हा जीव खूप काही होत तुमही त वालेता ती पण तिला पण कोण बघणार करणार नव्हते मग नंतर ना आम्ही पण जलसाठी म्हणून मग पुण्याला गेलतो ना तिकडं मग तिकड गेल्यावर आम्ही कसं आमच्या आई बघितली ना इथं आईकड ठेवलेलं तिला एक चार वाज तीन चार वज तर राहिलेली इथं
हो
हा ठीकस आजीच पण काय असं मोडलं होतं पहिल्याच म्हडलेलं परत आ तिला पण बघणारे कोण नव्हती ती होती आजीची सासूद हे सून अजून एक त पण ती बघत नव्हती.
हा.
म्हणून मग सगळेजण तस सोडून गेल्यावर कसं आजी वेला
हम्म तुमच्या इकडे असं म्हणजे अ जॉब असं करायसारखं असं, पेमेंट वगैरे आहेत का भरपूर.
ह इकडे सोलापूरच्या साईड ला तेवढं नसते काय?
हा आमच्या इकडे पण तसंच आहे, आहेहो इकडे पाच आणि सात हजाराशिवाय काही नाही.
नाही नाही तसच आहे इकडं पण.
कसं आपल्या घरात बसून घर बघल घरातली कामं मुलगी. सगळं बघत बघत दिवसात दोन ब्लाऊज शिवले तरी होतात ना तेवढेच. मग ते बाहेर जायचं, आणि बाहेर किती दोनशे वीस रुपये तीस रुपये हजर आहेत. ते पण सकाळी दहा ला जा पाच ला सुट्टी, पर तिथून आल्यावर आपल्याला. तळा आलेला असतो.
हा मग होत नाही सगळं घरीच बरं घरातलं.
हो घरातलं ब आप घर सगळं, आणि आपल्याला कंटाळाला समजा, आपण आराम पण करू शकतो ना.
हो.
बाहेर टायमिंग वेळेवर जायचं. नाही वेळेवर आलं की ते लोकांच ऐकून घ्याव लागत. तुमचं शिक्षण.
माझं बारावी झालं, परत कोरोना आलं ना, परत त्यानंतर ना ते सासर सासरे वरले म्हणून परत लग्न झालं.
हा हा हां म्हणजे तुमच नात्यातलंय का?
हो असं पहिलाच म्हणजे नाव ठेवलेलं, मला द्यायचं म्हणून परत, आता दोघं पण मार आपले घरी कोण होते करणारे काय?
हा.
म्हणून परत माझं लवकर केलं.
हा हा हा.
हम्म.
तसं व्हायचं म्हणजे द्यायचंच.
हा.
हम् असंच करायची लोक पहिले. नाही द्यायचंय आम्ही करणार आहे, हे असं खूप त असायचं ना पहिलं.
मग आता तसं चालतच नाही, नाव ठेवून पु भांडणच येत मक तर आता. पोरीना कसं लहानपणी काय कळत नाही, बघं आपण ठिवायचं नाव नंतर ते मोठ. असते त्यांचं मन सगळं चेंज होणार.
हो.
हे या गोष्टीला घडते ती, परत वगर नंतर तोंड वाकडं करायचं त्यानी आपण.
हो नाहीच आता आत्ताच्या पोरी असं कुठे करून घेतात हो.
तेच म्हटलं का आता तसं करायचं पण नाही उगं नाव ठेवायचं पण नाही.
नाही नाही आता नाहीच करत, आ कोण तस पहिलं होत तस. त्याचं म्हणा मामाचं म्हणा मी तुमची मुलगी करणार मी तुमच्या मुलाला देणार.
हा तेते.
पहिलं व्हायचं तस आता नाहीत, त्या गोष्टी आता बंद झालं ते कारण आता मुली सगळ्या असं. कॉलेज ला गेले की लव्ह मॅरेजन हेच कराय लागलंत आता.
तरी हा तरी खेडेगाव कसं जरा करते, ती तरी आता कमीच झाले ते प्रमाण.
कमी झाले नाही आमच्याकडे नाहीच आहे, आता ते आमच्याकडे नाही कोण करत.
हा तेच ते. का
त्या साईडला म्हणजे इकडच साईडला नाहीच, आता पूर्ण ती प्रथा बंदच झाली. मुलींची आता काही गॅरंटी देता येत नाही, ना पुढे जाऊन मुली कशा होतील कशा नाही.
म काय तर उगच नंतर ना कस पाहुण्यारावळ्यात असल की तोंड परत खाली होत्याती परत एकमेकां बोलत नाही ती काय नाही असं झालं परत नाव ठेवलं दिलं नाही केलं नाही
नात्यात वाईट पणा येतोय ना म हम् आणि काही मुलांचं पण म्हणा मुलींच पण म्हणा आता कोणच काही सांगू शकत नाही पुढे जाऊन तो मुलगा त्यांना म्हणजे दोघांना एकमेकांना पसंत पडतय त्यांची आवड निवड हो वेगळी राहते ना
तेच की
खूपच रडाय लागलाय
रडतोय चालतय परत बोलू टाइम पण झाला ना हा